हॅलो
हा येतोय आवाज
हा हा येतोच आहे काय चाललंय
हे काही नाही बस असच बघत होते हे काय काही सण चालू होतील आता
हा हा होय आता पावसा सुरू झाला की झालाच म्हणजे पहिला सण आपला हा झाला की सुरूच होता वट पौर्णिमा झाली की सुरूच
हो तेच ना तेच ना
कडे वट पौर्णिमा असते
हो जाऊन आले होठे पौर्णिमेला छान व्हिडिओ वगैरे होवली
खरंच आमच्या इकडे नाही आम्हाला धार्जन वगैरे नाही होय होय होय आ आता कोणत्या पण सणाला म्हणजे शक्यतो बायकांचा असेल तर ते अ पूर्ण आता तयारीतचते
हो हो मग तेच काय काय साडी घालायची काय करायचं सगळ आधीपासूनच सुरुवातचत डोक्यात आणि ऐन वेळेला सांगते का ऐन वेळेला सगळं कुठं कुठं ठेवलं जातं मिळत नाही ते हो
ह्यावेेळेस आमच्या इथं नसते आम्हाला वटपौर्णिमाार नाहीे त्याच्यामुळे आम्हाला नसते वट पौर्णिमा म्हणजे हा काहीच नाही फक्त उपवास वगैरे करायच म्हणजे सण वगैरे करतो आम्ही पण ते जे वडाला वगैरे जातात का नाही ते नसतं आमच्यात क्चुली हा काहीच नाही म्हणजे आम्हाला बघायलाच भेटत नाही होय म्हणजे मी लग्ना आधी होत मी ते लग्नाआधी वगैरे जायचं पण ते कसं लग्नाआधी नुसतं जायचं मम्मी सोबत वरे अस लगनंत दारजीनच नाहीये त्याच्यामुळे जाता चालं नाही कर हा आम्ही म्हणायचो पण हा हा ह्याच्या गणपतीच्या वेळेस अस ग गणपतीच्या भरपूर असत हो हो हो
अ गणपती मध्ये तर वेगळीच मजा येते गणपती बसतो हरितालिकाही असते वगैरे सगळं चालू होत हो गण हो गणपती बसतो तर अकरा दिवस
हा म्हणजे तुमची कास कोणती वगैरे म्हणजे तुम्ही कुठून आहात
अं मी इथ नसे करूनच बोलते
हा हा नाही म्हणजे कसं असतं एखाद्याच म्हणजे समजा ह्याच्या असेल काय म्ह त्याला कोकणी वगैरे असतील काय असतील तर प्रत्येकाचे वेगवेगळे असतात सण म्हणजे सण तो पण हे करण्यात म्हणजे सणा तयारी वेगळी वेग असते नाही का म्हणून
हो हो हो हा हा
काय काय कोकणी ठिकाणी कसं वेगवेगळं असत ना कोकण कोकणी लोकांचं वगैरे ते गवरायचं वगैरे वेगवेगळं असतं असं नाव पण क्च्युली त्यांच तिकडचं वेगळं असतं काहीतरी बाई तेव्हानी मला एका ताईनी सांगितलं होत त्यांच तिथलं नाव वेगळं होत तर मी म्हंटलं म्हणजे काय हा मी म्हणते आमच्यात नसतं म्हणजे आमच्या इकडे तर तसं नसतं गौराईंचं आमच्या इथ म्हणजे गौरीच बसवतात असं नाही आणि त्यांनी नंतर मला सांगायला वगैरे सुरुवात केली की अस असतं तसं असतं आणि मम्मी म्हटलं ब हे पण आमच्यात पण असतं मग त्या म्हटल्या हा मग ते म्हटले की नाव वेगवेेगळे असतील म्हंटले ह असण एकच आहे असं
हो बरोबर गौरी गणपती काय ते दीड एक दीड दिवसाचं असतं त्याच्यात पण खूप सारी तयारी करावी लागते
हो तुमच्याकडे एक दीड दिवसाचा असतो
अ म्हणजे आम्ही नाही बसत बाजूला असतात ना गौरी गणपतीच तर प्रत्येक त्या दीड दिवसाचं किती दिवसाचं
हा आमच्या इथे नाही आमच्या इथे दहा बारा दिवस हा हा होय आमच्या इथ बारा दिवस गणपतीना म्हणजे नऊ पुढेच असतं नऊ दहा म्हणजे ते कस ते ह्याच्यावर असतं ना म किती वाढवून दिवस येतात तरी कधी कमी येतात नाही का असं पण
हो राहतात. नाही गणपती तर बसतात अकरा दिवसात पण गौरी गणपती असतात ना गौऱ्या त्या
त्या का आमचे ते पहिला दिवस दुसरा दिवस आणि आणि आय थिंक तिसऱ्या दिवशी आच्या इथं जातात गौराई.
हो हो हो हो हो हा मग तेच मग त्याची पण सारी तयारी खूप पदार्थ वगैरे बनवायचे वगैरे.
तुम्ही घरीच बनवता सगळं
आणि आमचे ते गौरी गण गौरी न सत फक्त गणपती बसतात अकरा दिवस.
होय का आमच्या इथे गौरी पण गणपती. पण आणि वि ते पदार्थ पण सगळ घरीच म्हणजे आपण दिवाळी कसे साजरे करतो ह्ह्हहहह आ बरोबर हो होय फक्त आपलं त दीपवाळीला कस हा हा हा ह
त्यांच्या इथे पण खूप सारे मिठाया वेगळ्या वेगवेगळे्या फरसाण वेगवेगळे म्हणजे भरपूर काही काही राहायचं पण ते म्हणे आता एवं म्हणजे सगळे जण कशे बिझी झालेले ये त्याच्यामुळ घरी बनवण शक्य ते नाही, ते डायरेक्ट ऑर्डर देऊन घेऊन घेती असं घरी म नैवेद्याचं आणतात असं. पण त्याला पण जरी बाहेरून जरी आणायचं म्हटलं तर बाकी तयारी पण खूप सारी राहत
हो भरपूर तयारी राहते म्हणजे कसं होतं गणपतीला ऑलरेडी कसं आमच्या इथे े असत ना म्हणजे ते मंडप वगैरे आमच्या मंडपात घरातच बसवतात हा. मग ते ऍक्च्युली ते सगळं मंडपाचे म्हणजे मंडपाची खरेदी नंतर ते डेकोरेशन ते कसं होत दरवेळेस वेगवेगळ आणि मुलांनी म्हटल्यानंतर तर मग वेगळंच नाही का हच्यात हे बघितले मग हे माग र्श तर मग नको ह्या वर्षी
अहो दरवर्षी असं होऊन जात की मागच ठे ठेवतो आणि ते काहीच कामा येत नाही नवीनच आणायला लागते नवीन नवीन अस होते. आमच्या इथे तेच नवीन दिसलं ना गणपती घ्यायला गेले तेव्हाच नवीन काही दिसलं ना मग तेव्हाच घेऊन यायचं बाकी मग बसल्यावरती डेकोरेशन करायचं म्हणजे घरातच बसवतो. पण आणि मंडळात
मंडळाचा हा आमच्या पण येते घरातला वेगळा आणि मंडळाचा वेगळा असतो.
हा मग मंडळाच्या याच्यात कसे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात. मग तिथं जायचं बघायला नाही नाही म्हणजे आी फक्त आपल्या नवरात्रामध्ये गरबा दांडिया असतं ना त्यावेळेस नऊ दिवस पूर्ण एन्जॉय तेव्हा उपवास पण असतना नऊ दिवसाचे हम्म.
होय का इथे म्हणजे आता कसं गावी एवढं चालत नाही घर भाव वगैरे कोणाला जास्ती येतच नाहीये इथे. मी गावी असते त्याच्यामुळ म्हणजे इथे कुणाला येत नाही हम. मग ते काही दांडिया वगैरे असते फक्त मग ते आठ नऊ दिवस असते.
हा हा नाय आमच्या इकडे ते गरबाचे वेगवेगळे एवढे प्रकार असतात बापरे! दांडग्याचे पण खूप वेगवेगळ अं इथे तर हो स्पर्धा पण असत तात ना मोठे मोठे म्हणजे ठिकाणी नाही का? जातो ना तिथं प्रत्येकांची वेगवेगळी. ग्रुप असतात. ए ज्या ग्रूप नी छान गरबा दांडिया खेळला ना. त्यांना गिफ्टस् असतात शेवटच्या दिवशी. नऊ दिवस पण कंपल्सरी खर खेळायचं राहत आणि वेगवेगळी थीम असते समजा क एक दिवस साडीत, एक दिवस जीन्स असे वेगवेगळे मते ज्या कलरच असलं त्या कलरमध्ये अशी खेळायची हो.
प्रत्येकाला म्हणजे ऑब्झर्व करतात असं?
हो हो म! म दिसतात ना म्हणजे ग्रुप म्हणजे काय अं ग्रुपमध्ये खूप महिला असतात. कमीत कमी चाळीस पन्नास महिलेचा ग्रुप असतो.
हा!
एवढ्या सगळ्या राऊंड राऊंड राऊंड करून खेळतात.
त्यावेळेस खूप खरं मज्जा असते बायकांची. आणि तेवढेच दिवस असतात बाईकांना वगैरे होय म्हणजे कंठाळा आला तरी पण बायक काय म्हणतात, बाई एवढंच नऊ दिवस आहेत मग येवूदे ना कंटाळा. असं असत कळत नाहीत. होय, होय, होय खूप छान असता. आमच्या इथेच फक्त नसत. आम्ही ॲक्च्युली आम्हाला बघायलाच आणि आमच्या नंदा वगैरे आहेत ना मुंबईला मग कधी असं जर वर्षी काय जात त जाण होत नाही. मग एखाद वेळेस गेलो तर म जातो. म ते गेल्यानंतर कि चार, पाच दिवस राह तो ना म त्यावेळेस आस थोडफार, पण इथं जे अक्च्युअली कसं कुणालाच येत नाही. त्याच्यामुळं आपण जाऊन खेळणं आणि
हा स्टेप चुकायला नको पण म एक एन्जॉय म्हणून खेळायचं आपण. असं काय नाही जि ते साधे खेळत अस तील ना तिथं खेळायचं. म्हणजे बरोबर जमतय असं त्याला ते मेन तर म्हणजे पावलीवर तिचये टाळ्या त कर देता येतात. पण मेन म्हणजे ते पाऊल यायला पाहिजे आसय म हम्म मुंबईला तर खूप छान म्हणजे
होय होय मुंबईला ते डेज डे वाईज ते किती छान छान असता मग नंदेच्या मुली वगैरे आहेत आमच्या त्या खुप छान खेळतात. मग ते ड्रेस कोड वगैरे असतो त्यांचा म तो
ड्रेस कोड असतो बरोब ते ग्रुप ग्रुपने खेळत असतील ना ग्रुप वाईज हा हा त्याच्यामुडे अम त्यांचे ड्रेसस सिलेक्ट करत असतील ते. ते स्वतः ठरवून खेळायचं तेच ते आता श्रावण पण चालू हून जाईल.
हो श्रावणातले सोमवार. आशा बेंद बेंदूर असतो तुमच्या इथे? ते बैलांचं वगैरे करतात तेच का? पोळा, पोळा हा आमच्या इथे बेंद
पोळा सण ना हो पोळा सण करतो ना, मग त्या दिवशी पुरण पोळी वगैरे जेवण करतो अं आता पहिल्यासारखे आता बैल पण नाही येत. नाही तर मग कसे दारी पूजा करून वगैरे जे शेतकरी आहेत ते करतात, सजवतात त्यांना वगैरे हो ती पुजा आम्ही ते काय मातीचे आण मातीचे त्याची पूजा करतो. आणि
आणि ओरिजनल म्हणजे असतात ते नसत का? त्याचे पूजन नाही करत तुम्ही,, हम
शेती वगैरे नाही ना, त्याच्यामुळे नाही, आणि जे शेतकरी आहे ते त्यांच्या कृ पूजन वगैरे करतात,, असे,, आता हे म्हणजे आता सगळ्यांकडेच थोडी नाही शेत
हा इिथ गावी अजून चालत, बऱ्यापैकी म्हणजे चालतं अजून म्हणजे गावी
हो, गावी तर म्हणजे ह जे ओरिजिनल असतात त्यांचीच पूजा घाल आता ज्यांच्याकडे नाही त्यात आता मातीचे अवेलेबल असतात आपल्याला
होय, बाहेर आता सिटीमध्ये तर तेच चालतं जास्ती,, पण गावी कसं होतंय आता ते बैलांची क्रेज झाल्या ना शिरतीमुळे बऱ्यापैकी पाळाय लागलेत आ डबलं, त्याच्यामुळे ना असं आमच्या कस असत बेंद्राच्या वेळेस असं खूप म्हणजे बैलं ज्याची घरी आहेत ना, म आता ती पळवायला वगैरे नेतात ना म ज्याची जे नंबर्स वगैरे येतात का नाही, त्यांच्या खूप असं असतं, म्हणजे बैलांची सजावट वगैरे भरपूर छान,, म्हणजे इतकि छान कि म्हणजे असं आपण बघत राहिला असतो डीझाईन वगैरे मग खुप छान हो हो त्याच डेकोरेशन आणि नंतर आमच्या इथे पूजयला वगैरे आणतात का नाही तर सकाळची पूजन वगैरे किंवा गावात देवाला वगैरे नेतात. नदीला वगैरे म्हणजे असं,, दर्शनासाठीऽ फक्त, आणि मग संध्याकाळी चार वाजता मोठे डीजे बिजे लावून, ते घणुन घेऊन येतात. ते बैले खरं भितात त्यांना काय एवढा आनंद आहे पणऽ ते त्या लोकांना किती जेवन शहरत नाहीत घेत असं आता ते काही, काहीना नंबर्स काढतात ना ते शर्रीतीमध्ये मग त्यांचं जरा क्रेज असते ना, म्हणजे नाव वगैरे मोठं, आता भारत नाही का? मग भारत मग नाव ऐकून असाल तुम्ही, बैलाच मग तो आमच्या गावातलाय गावाच आहे भारत हा मग त्याच्या म त्याच त्या दिवशी खूप छान असतं, मग ते नां असं रांउड काढतात म चार वाजता ना असं मोठे डीजे वगैरे आपण कस लग्नाच्या वेळेस वगैरे पाया पडायला वाजवतो तस डीजे आणतात, आणि बैलांना वगैरे एका टॉयलीमध्ये वगैरे नाही तर मग असा रोड न चालवत वगैरे पण त्यांना एवढी सजावट केलेली असते बैलांना बस खूप छान अस त्यांना हो हाय असं म्हणजे लग्नाला किती छान म्हणजे लग्नाला पाया पडायला तशी एखाद्या नवरी निली तस तो घोडा सजवलेला असतो तस हा सेम मग ते चग त आठ नऊ वाजेपर्यंत आमच्या गावात वाजत असतात म्हणजे बेंद्राच्या वेळेस खूपछान असतं आमच्या इथ आणि ते गावी असल्यामुळे शक्यतो सण साजरे होतातच असं जे श्य वगैरे असतात ते सण असतात तसं हा ठीक आहे ताई. मीच बॅक करते अजून मी म्हणजे मी दोन तीन करते मग तुम्ही सलग दोन तीन टाईमिंग झालय अकरा मिनट एकेचाळीस आह ना करूयात ना तसंच? हा, तुम्ही करा ताई, बरं एक काम करते आता माझाच ला तोय तर मी अजून एक करते, एक दहा मिनट तुम्ही बोलू शकता?
ओके चालेल, चालेल,